येते का आज.
हा एवढा मु एवढा जोरात नाही ते हाळू देत एकदम.
हा का हा नेटवर्कशी राहतो. होत नवत कनेक्ट पण झालं बरं झालं काय झालं जेवण के खाल् म. हा का काय फक्त मांडेस खाल्ले का. किती.
दोन.
हा का दुसरं ज दूध भात खाऊन घेतलं असतं ना का मण इथं.
नाही इंग व म नाही आड तप
ये नुस आणड्यानी कसं.
हे ममीचा फोन येतोय का मागून.
हा जाऊदे नंतर घर जाऊ.
मम्मीला सांगून जाल मग अजून म्हणेल उचलात का पणे.
नाही इकडं आली का मी सांगते मम्मी फिरते असं पण. मी पण फिरताचे बाहेर हा. हा इकड आरे का मी सांगते.
हा.
अ इकडे चालली लक्ष्णी जा दे अगं मी केलाय फोन. तिकडं गेली ती मम्मी लांब होती.
सांगितलं का.
हा सांगितलं.
हा.
हा अग संध्याकाळी काय नाष्ट्ता केला होता मग.
नाही का संध्याकाळी नाही क्लास ला होते मी.
हा का मग खाल्लं नाही का संध्याकाळी पण.
नाही संध्याकाळी नाही खा डयरेक्ट आला दुपारी. वरण भात खाल्ला होता थोडासा.
हा का.
आणि अर्ध पोळी खाल्ली होती अर्ध एक.
हा जास्त नाही होते ना त्रास. होतोय ये मेंटल नकोणारे.
पान लाख तो मध्ये मध्ये परत कमी होऊन जातो असं होतंय.
गोळ्या तर घेते ना गोळ्या घे बरं गोळ्यांच्या.
मग गोळ्या घेते ना. हा तुझ झाल जेवण.
हा झालं जेवण बाहेर फिरत होती मी.
हा.
आता काय होतं मग जेवायला.
आता हरभऱ्याची दा हरभऱ्याची भाजी. डाळ नाही भाजी.
भाजी का हा हा हा. म थोडस म अस वरण पोळीचा काला करून मोळु
हा मग वरण वरण भातच खाल्ला पण मग थोडं तिखट लाग म्हणजे थोडं थोडं खाल्लं ते पण ते थोडं थोडं खाल्ला मग थोडी थोडी पोळी खाल्ली आणि मग आ
हा हा बरं. नाही तर मग अस. ऑम्लेट वगैरे पण करता येणार नाही तर थोडसं ऑमलेट आणि पोळी मध्ये असं रोल करून मग
हा आपण मग जाऊद्या आता ते बनवायला पण वेळ लाग ते बाई आणि ते चिटकता काय आहे अजून
हा नाही अंड्याच काही नाही अंड्या चांगले राहतात सरकून जातात ते गिळायला आपण सोपे राहतात.
हा नाही ग ते केटल मध्ये चिटकत का म्हण टल अस विचार करत होते मी हा. ते कस त्याच्यामध्ये ना असं गरमच बॉईल होत म्हणजे ना ते तेवढ्या लेवल पर्यंत पाणी पाहिजे मगच ते केटल गरम होतय. म्हणजे असं डायरेक्ट जर तेल बिल टाकलं ना तर मग डायरेक्ट गरम नाही होते तेल बंद होऊन जात आपोआप.
हा का हा.
पहिलं पाणी टाकावं लागतं मग समजा आपल्याला करायच आहे काही तेल टाकून तर मग पाणी टाकायचं गरम करायचं मग ते पाणी काढून घ्यायचं मग तेल टाकायचं मग ते गरम होतं.
हा का हं काय होणार आहे बाई
तेच ना.
हं काय. खरं नाही.
हम्म.
ते पॅन पॅन येत पॅन येतो ना ते पॅन पण तू घेतला अस पण मग त्याच्यासाठी नुसत पॅन थोडी पण म
इंडक्शन लागत ना हा तेच ना. इंडक्शन तरी पाहिजे होत हंम्म.
छोटस बघजो अस ऑनलाईन
जाऊ दे गं बाई काय करते तस भेटला तर मग मीच बनवून घेत जाईल मेसच बंद करून देईल.
तेच ना ते पण ये म्हणा नाही ग पण असं पोट ने भरल तर गं. तसं चालत नाही का ग मग फक्त जेवायचे पैसे कॅन्सल कर मग बाहेरून मेस लावायची असं.
नाही ना गं मग तसं कसं हेऊन जातं ना त्यांच याचच हे होत असेल. म्हणजे तस चांगलं आहे ग बाहेरून काय आहेस सारखंच आहे ग बाई इकडे. उलट यांचं बरं आहे बाहेरच उलट काही खरं नाही. बाकीच्या मेस हा काही फायदा नाही आहे वेगळी मेस लावून.
तेज ना.
हा.
ए याला सांगते का तुझ्या भाषेमध्ये पागल.
तुझं झालं जेवण.
हा खिचडी केले होतीव आम्ही दुपारी अंड्याची ची भाजी वगैरे खाल्ली होती हम्म. साठी बुर्जी केली होती, मग.
हा.
हम्म, तेच म्हटलं फोन लावू. मसा कद्दू अम हा. हा, मी तर नको बोलू.
हा.
साध त्याच्यावर बोल.
हा.
हम्म, नुसता आगाऊपणा करतो, बाई हा पागल.
हम्म,
थर्मोकॉलच घेतलं, थर्मोकॉल तर रॅम्प वर घसळतोय. आणि त्याच्यामध्ये कुठे पाणी टाकतोय, ते मिक्स करतोय.
तो नुसता.
भाजी म्हणे माझी.
मेंटल.
बघ ना, नुसता बधीरयं.
हा.
येडी खोपडीचा. लग्नाची भाजी शिक म्हणे मी त्याला लग्नाची भाजीयं म्हणे
मेंटल
मी त्याला अंग मी तर, संध्याकाळी काय बोलली त्याला फक्त म्हटलं अभ्यास कर म्हटल दुख लागत म्हटल तुला अभ्यास करायचा, लगे तणफन करायला आला न आला चुकून चालला गेला. मग काल पप्पांना सांगितलं, पप्पा बोलत होते मग त्याला तेव्हा ऐकत होता मग
तेव्हा लगेच दुख लागत त्याला ये जा करायला लागतो लगेच.
मला नाही बोलायचंय, म्हणे आता असं तस
तर म लगे मला नाही बोलायचं असा करतो.
तेला ना लय मतलब आहे, काय बोलू नको. काय नाही, म नाव नाही आणि काय नाही कुशात नाव घेऊन घेतो आणि ये करतो नुसता.
ते
मेंटल काय नाही, ते आँनलाईन ना झीप चे ड्रेस मागवले, चारशे रुपयाचे दोन. कसे हायता काय माहिती? ह असे फ्रॉक सारखे फ्रॉक सारखे नाहीत का, ते हा मिशोवरून.
हा हा.
दोन मागवले, म्हणजे चारशे तीसशे दोन येत ते.
हा.
हा हा हा, बघेन मग नंतर एक. अजून मागवून बघेल हा. वरचे तीस रुपया काय धरते, म चारशेत धरून घे आणि कापड वगैरे पण चांगला आहे, आपला टॉप चा कसा राहतो तसा.
हा ह ह.
आणि चैनीचेत ना अजून म्हणजे गाऊन पण, असे गाऊन असे पण मला अडीचशे अडीचशे ला पडले, ते ड्रेस काय दोनशे दोनशे ला मग.
हम्म, चांगलयं.
उद्या नऊ महिने पूर्ण होऊन झालेले आहेत
हा उद्या अच्छा अठरा तारीख ला का
हा अठराला
हा
काय माहिती अजून किती दिवस नऊनी तस सातच दिवस राहता ते डेट पर्यंतचे म्हणजे पंचवीस नऊ महिने सात दिवस अशी राहता ते हा ती डॉक्टर बोलली होती मग आता एवढा सात दिवसामध्ये काय आहे माहिती हे म्हणताय पंचवीस लाच हुन जायला पाहिजेल म्हणे पंचवीस ला आषाढी एकादशी हाय ना
हा ते ना मस्त होन जाईल पंचवीस ला झालं तर
तेच ना बघु म्हटलं आता
हम्
आता काय एवढ्या सात दिवसामध्ये काय सांगते त कवा पण होऊ शकतो दोन दिवसात तीन दिवसांत हम मला त्या झोपणं मुश्किल होऊन गेलंय बाई झोपताच येत नाही मला डायरेक्ट अ इतकं कडक होऊन जात ना डायरेक्ट दगडा सारखं पोट
हा बाई कसं सांग पाडता येत आरते मला ना विचित्रच वाटतय नुसता
मी यांना काल बोलली म्हटलं देव तडे डचकून गेली होती म्हटलं या मागे तिने हात लावला हा ना न तने घाबरून गेले तेव्हा बाबा असं काय म्हणे
हा ना जाय बाई मी वाराबाप मुश्किलच आहे डायरेक्ट
मध्ये हालत ते म्हणजे असं डायरेक्ट म्हणजे अस हाल -
नाही ना गं यार पण किती किती बेकार आहे ना गं डायरे एवढं मो -ट्ट ते पोट त्या पोटामध्ये बाळ आणि न ते उठून उटून नुसतं ते धरून धरून उठायचं डायरे आराब
म बेकार आहे डायरेक्ट ते आणि ते बाहेर निघाल्यावर एवढं दिसत आपण
हा हा तेच ना असं राहत तसं हो ते बी एवढं जड वजन बापरे पोट नुसतक काय हालून ते बी अजून नऊ महिनेच
तेज ना बेकार डोक्याला तानाय नाही बाई शेवटी शेवटी जास्त होतं ग बई अजून
तेज ना शेवटी शेवटी जास्त वाढतं ना मग
पाठ कुठं दुखते कंबर कुठं दुखतं झोपताच येत नाही डायरेक्ट
हा म तेज ना
वजन वजन जास्त आहे ना आणि दोन आठशे वजन आहे हम्म म्हणजेच तीन किलोच्या आसपास जास्त झालंच असे मला तर वाटते
हा
ह थांब ह एक मिनिटं
होय
मी हीकडन कट करून दिला देवयानी स्वतःहून साधा फोन करेल मग तुला
काय?
अगं मी इकडनं स्वतःहून कट करून देईल साधा फोन करेल म्हटलं तुला मग
हा
हा अजून नाही हु ते उगच आईचं पण ऑपरेशन झालं ना डोळ्यांचं
काय
मज आजी गप
कशाचं
डोळ्याचं एका डोळ्याचं
डोळ्याचं -अ
हम्म तिकडे गेली होती नाही तिकडे गेली होती ते आ जे अहमदाबादला कुठ तरी करताना तिथं हा एकटी गेली होती एकटी आली तिकडनं मग आता इकडे अजून थोडे दिवस मी पाकणी करतायेत ना ते त्रास होतो ना. मग ते काल मम्मीने करून दिलं होत. मग आज बोरशा आजीकडून आलो होता वाटत हा तो थोडे दिवस - चष्मा लावलाय ना ते डोळ्यांना पट ती ना मग एकाच डोळ्याने दिसत दुसऱ्या डोळ्याने दिसत नाही हुम्म हुम्
दिसणार नाही ना मगथ एक डोळ्याच
तो भैया तेज ना थांब मीट अ करते न
हा ठीक आहे.
हां हां